हॅलो हां बोला की,
हा काय करायला,
बसले तुम्ही,
हम्म मी पण बसलोय
जेवलाच का नाही सा होय झालं बघा जेवण तुमचं झालं का नाही अजून हा हा म बाकी एवढ्या लवकर काय झोप हा
होय होय
हम्म
तेच नाही मग ते परवा म्हणजे असंच फोन म्हणजे फोन बघत बसलेले ना मी, मग त्या वेळला एक अ न्यूज - ज बघितली हा न्यूज बघितली मग त्यामध्ये कसं आलेलं माहित आहे एका चौदा वर्षाच्या म्हन
हा
अ एका म्हणजे पस्तीस वर्षीय अ म्हणजे माणसासोबत लग्न झालं तो ओ
हा हा हा
म्हणजे आता हा मग जुन्या काळात कस हा म्हणजे जुन्या काळात कसं प्रथा होत्या त्या अजून पण - कुठ तरी माणसं खर म्हणजे चालू ठेवा लागल्यात
हा चालू ठेवतात म्हणजे मी पण अनेकदा ऐक ल्यात ह्या गोष्टी म्हणजे कानावरती पडल्यात की असच कि एक ह म्हणजे लहान वयाची पोरगी आणि मोठ्या व या - वयाचा पोरगा त्या दोघांच लग्न कर - त्यात आणि अजून पण एकेकांच्यात म्हणजे कसं ह शिक्षण म्हणजे पूर्ण करू देत नाहीत पोरींना आणि थोडं जरी शिक्षण पूर्ण झालं कि पोरींचं लग्न करायला बघत्यात म्हणजे ते अजून पण म्हणजे आधीच्या काळातल्या अजून पण प्रतातेन आहेत सुरू
हा सुरू आहेत म्हण हा त्यामध्ये कस - म्हणायला गेल तर सतीप्रथा सतीप्रथा म्हणजे माहित आहे का तुमला सतीप्रथा म्हणजे का
हा होय माहिती आहे की ज्या वेळेस कसं आधीच्या काळात अ एका - पत्नीचा म्हणजे पती ज्यावेेळेस तो मर - तोय म्हणजे मयत होतोय तेच्यानंत - तेनं त्याला जावेस म्हणजे अग्नी देत असत्यात
हम
त्यावेेळेस तिला म्हणजे हे म्हणजे तिनं पण त्यात तिचं जीवनदान करायचं अस - तय असंच काहीतरी हा संपवायचं
हा मग ते आधीच्या काळात पणती होते. प्रथा होती मग सत्यप्रथा म्हणजे म्हणजे काही काही ठिकाणी सत्यप्रथाला एवढा म्हणजे म्हणजे ती करायचीच म ते जर एखादी स्री म्हणजे सोडा म ती जर ती जात नसेल म्हणजे सत्तेमध्ये उडी घेत नसेल सुव ती ह करते तिला काटीन. मारायचं मगज त्यात अगणी म्हणजे ढकलायचं अशे प्रकार होते आधी मग आता ती स बंद झाली सोडा प्रथा पण नाहीये, काय हा, होय होय होय म ती झाली बंद, हा कितीला बघा ती एक अठराशे एकोणतीस प्रथा बंद केली म्हणजे कोणी बंद केली तुम्हाला काय माहितीये का आ
अ ते काहीतरी राजा राम मोहन रॉय असं कोणतरी आहे.
हा
त्यांनी काहीतरी ते बंद केली.
हा त्या काळची बंद केली होती. मग हा मग आपल्या काळ आपले तर अजून पण एखादी म्हणजे एक जुनाट म्हणजे अजून पण काही काही ठिकाण तुम्ही जर तुमच्याकड कोकण भागत आहे ना तुमच्याकड हा. मग तुमच्याकडे तुम्हाला माहिती किंवा आपली जी मासिक पाळी होते त्या वेळेला पाच दिवस आपल्याला घराबाहेर
घराबाहेर होय होय ते काय कस असते माहितय का? ते म्हणजे आधीच्या काळातून ती चालत आलेली परंपरा आहे की काय करायचं मासिक पाळी पाय झाले की आपण तीन दिवस एका कोपऱ्यात बसायचं. म्हणजे घरामध्ये कुठ तर फिरायचं नाही. म्हणजे कुठला आता? धार्मिक गोष्टी असतील म्हण सण समारंभ असतील हा तिथ म्हणजे कुठल्याच हेला जायचं नाही. त्या आता आहे हा अजून म्हणजे ते कोकणामध्ये सुरू आहे. पण मी आता ज्या ठिकाणी राहतो इकडं त्या ठिकाणी असं काही नाही म्हणजे आम्ही का पाहत नाही तसल्या गोष्टी
हा हा म्हणजे आता पण म्हणजे काही काही ठिकाणी पण पाळतात म्हणजे कसं त्यांचं ताट वगरं ठेवलं जातं कपडे वगरे ठेवले जातात
होय होय होय अजून पण ते सुरूच आहे म्हणजे तिकडच्या भागात म
ते जुूनजात का म्हणजे त्यांना म्हणजे आपण एक दोन्ही दृष्टकोनातून बघू शकतोय आपल्याला कसं वाटत कि ते स्त्रियांवर अन्याय होतोय किंवा आपण त्यांना काहीत वेगळ म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय पण त्यास आधीच्या काळात म्हणजे जे माण होती जुनी त्यांचा कसा हेतू होत त्या माग कि त्या स्त्रीला ह्या पाच दिवसात तरी आराम मिळावा
हा मिळावा होय
हा असा त्यांचा हेतू होता म्हणजे आपण कस अ मासिक म्हणजे मासिक पाळी वेळेला कनाय आपली जी अ स्वतः म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी असत कानाई शरीरातली ती विरुद्ध दिशेने फ्लो होत असत्या पझिटिव एनर्जी हा मग त्यामुळे आणि जी आपल्या मंदिरातली किं आपल्या व घरातली जे न जे असत ती विरुद्ध दिशेने म दोन्ही क्रॉस झालं की आपल्याला अस्वस्थता महिलांमध्ये किंवा चिडचिड जाणवते त्यामुळं त्याकाळात
पण ते त्या काळातलं विचार झालं पण आत्ताच्या काळातल्या लोकांना काय वाटते- कि आधी काहीतरी वेगळं होत- त्याच्यामुं त्यांना हात लावायच नाही-
काही लोकांना काही माहिती आहे काही लोकांना माहित नाही त्यामुळे ते असतात होय होय करतात असतात-
कि हे म्हणजे हे आपल्याला होते ते असं दूषित हाय येते- मग त्याला हात लावायच नाही- हा विठाळ म्हणतात हा- त्याच्यामुळे कोण हात लावायला बघणार नाहीत कुठला कार्यक्रम असला तर बोलवत नाहीत आपल्याला-
होय मग त्यामुळेच एक होय, मग त्यामुळे आपली स्त्री पुरुष समानता पण येते मनात स्त्रियांच्या मनात म्हणजे? असं वाटतं की पुरुषांना अस म्हणजे आधी आधीच्या काळात कसं करायचं की पुरुषांना म्हणजे मान सन्मानस हो दे किंवा अधिकार सगळे अधिकार पुरुषांनाच होते स्त्रियांना काय नव्हता अधिकार.
त्यांना घराबाहेर सोड पूर्ण मनाईच होती. ते परत त्यांना फक्त हा फक्त कामामध्ये ठेवायचें त्यांना म्हणजे त्यांच चूल आणि मूल एवढंच स्त्रियांच बाकी त्यांच काय नव्हत होय.
नव्हत्या स्रिया
नाही जात नव्हत्या परत मतदान होत आपलं त्या मतदानाला पण स्त्रियांचा स्त्रियांना काहीच अधिकार नव्हता.
होय होय होय.
आणि जे पण आपलं घरातला खर्च वगैरे असेल समजा मालमत्तेचा ते तो त्यांच्या कडे नव्हता.
हो जे हो जे पुरुष लोक जे जेवढे आणून देत तेवढंच
हा तेवढच त्याच्यावरतीच त्यांनी सगळं करायचं आणि जो आपल्या घरात कारभार असेल तो त्यांनी बघायचा.
हो हो बरोबर. पण आता तस नाही ना, आता सगळं बदललंय.
आता सगळ्या कशा, आता सगळ्या प्रथा बदलल्या.
कतिमा आता विही माणू उडवत आहे
हम्म.
हम्म पुरुष
त्यामध्ये त्यामध्ये पण बाल व हो पण आहे बघा. आधीच्या काळात बालविवाह केला जात होता.
तु मला तर ते मी न्यूज बघितलेली तीच सांगितली बालविवाहात ती पण झा हो ती पण बंद झाली थोडाफार
हा थोडीफार ती बंद झाली आणि ती पूर्ण बंद व्हायला पाहिजे. म्हणजे कसय माहिती काय बालविवाह जर केला. तर त्या म्हणजे जी दो गजन कोण असतील ती लग्न केलेली त्यांचं शिक्षण पूर्ण व्यर्थ जाणार म्हणजे त्यांना नाही शिकायला भेटणार फक्त कसं काम करायचं आणि घरात राहायचं एवढंच त्यांचं राहणार नाही.
हा पण कसं होतं आधी हा
हा
अध च काळात कसं होतं की एखाद्या कुटुंबात म्हणजे आर्थिक स्ि हालाक्याची असायची मुलींना शिकवण्याचा म्हणजे त्यांना म्हणजे हे नव्हतं ना म्हणजे पैसे नाही किंवा अडचणी पैशाच्या वगैरे मग त्यामुळं ते मुलींचं म्हणजे असं लहान वयातच लग्न करून देत होते.
लग्न कराय पण खर म्हणायला गेलं तर ते तस व्हायलं नायला पाहिजे.
हा ते पण बरोबरच आहे थोडा ख दोन्ही एक कुठल्या किती पण प्रथा घ्या जुनिया त्याला दोन बाजू आहेतच एक वाईट
होय होय चांगली पण आहे. ह आणि मेन गोष्ट म्हणायली. गेलं तर आता संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला ल लिित केले. कि नागरिकांना समान अधिकार दिला पाहिजे. आणि आहेच. असं त्यांनी दिलेला पण आहे
हो हो त्यांच्यामुळे आपल्याला मतदाना साधिक आहे स्त्रियांना बारा बारा तास काम होय काम करायचा अधिकार आहे परत तुम्हाला मी सांग क क अ आप पोली जी डिलिवरीच्या काळात अपल्याला आठ अ आठ महिन्याचा भ ता ह म्हणजे पगारी सुट्टया असतात. लागते पण बाबासाहेबांनीच आपल्याला आधि कार दिलाय संविधानाम
हा तेच आणि तेच्यामध्ये कसं आ तर स्त्रिया पण पुरुषांपेक्षा पण आघाडीवर आहेत.
होय होय होय बरोबर मतदान होय मतदान असू देत रिक्षा असू देत
हा त्या आता स्त्रिया पुरुषांपेक्षा पण जास्त पुरुषां च्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करतात आता.
होय होय.
हा. तेच म म्हंटलं बघुया म्हणून विचारून काय काय आणि आता तस काय नाही सोडा जुन्या पद्धती आता बंद झालय होय. चालते मग मी करेन तुम्हाला नंतर हो चालेल. चालेल हां ठीक.